नाहीय काय
हो आम्ही एक पार्टी करतोय संध्याकाळी सात, सात आठ वाजता म्हणजे अस बायका बायका आपलं असं थोडस जेवण वगैरे असं वेगळं पद्धतीने करायला चालंल
हा हा
असंच सहज अर दिवस पण काय नसून वेगवा काय केल्यागल म कराव म्हण ह तलतवला
घरी आमच्या‌ करणार
का चालेल मी विचरून सांगते की तुला मग
बरं चालेल सांग तु मला त स मगं
विचारते तुला मी सांगते उद्या सकाळ नाहीतर संध्याकाळी करते
हो सग नाहीणार त्यामध्ये हम् म्हट आपलं जरा सगळं वेगळं पण वाटतंय जरा अ तसच तसच नको म्हणून आपल्या रात्री वेगळ करायच
हम् ह ठीक आहे ठीक आहे चालेल हा हा चालेल